चालू राहुंदे, चालू राहुंदे, काय पाहिजे शिवण्या?
तो आपोआप कट होतो.
एक मिंट ह एक मिंट, एक मिंट हॅलो.
हा.
हा ते दहा सेकंड झाले म्हणून कट केला मी आ नाही नाही नाय दहा सेकंड झालं म्हणूनच कट केला मी आणि अ अ काय बरं, ते बघतो मी त्यांना, आता येणारच नव्हते. आणि ना हे करून घेतो तुमच्याकडून
तुम्ही ना जॉईन करून घ्या कारण मग आपण एवढं काम करणार, मग त्याचा काय फायदा ना
हा मग कायतर हे आपल्याला कुठ तरी आपल्याला म्हणजे कुठ तरी हे व्हील म्हणजे सपोर्ट होईल त्या पैश्या चा किंवा काहीतरी कामाला म्हणून आपण मी तर लहान मुळातून वेळ काढून बोल प्रयत्न करतोय.
पण तुमच्या मुले मैत्रिणीनी कसं केलं असेल मला पण हाच प्रश्न पडतो. करण की आम्हाला तरी आतापर्यंत दोनच टास्क आ आलेत. दोन-दोन, चार, पाचच टास्क कामला आलेत आतापर्यंत. तिनी कस केलं असेल कोणास ठाऊक? तिला कुठून कार्याने टास्क तिला ओळख बिळक हाय की काय कार्यामध्ये.
तीची मैत्रीण आहे ना मैत्रीण ती दिवसाना तीस हजार रुपये कमवते तीस हजार.
कसं काय?
मसाला म्हणजे? ती पूर्ण सकाळी आठ ला बसते ना, संध्याकाळी दहाला उठत्या त्या लॅप टॉप वरून म्हणजे ती तेच काम करत्या आणि तिच्या हाताखाली आणि किती मुली कामाला आहेत. त्यातलीच ही एक मुलगी कामाला.
ती म्हण आम्हाला पण करून घ्यायचं पाहिजे आहे न.
आणि तर काय हाय हे आपले टास्क अता झाले कनी तर ह्याच्यानंतर दुसरं काम पण देणार आहेत तेनी ती मला काय म्हणल्या हे तुम्ही केला का नाही त्याच्यानंतर दुसरे पण तुम्हाला काम भेटणार. असं म्हणता त्यांनी बघ. बघूया म्हणलं कुठलं काम मी म्हण मला काय येणार मी म्हणल मला काय बाई येणार म्हटलं तू शाळा शिकलेली हाईस म्हटलं मी काय मी शिकलेलो हाय होय तवा म्हटलो. माझी कुठे दहावीची परीक्षा पण दिली नाही म्हटलं मी तू नाही म्हणले माझ्यापेक्षा तुम्ही हुशार आहे माप तुम्हाला येते ते का माप प करतायसा तुम्ही अशी मला म्हणल्या ती. पण बघू काय होतय. का च हाय पोर कार्या मध्येच
जर काही अडचण असेल तर मी तुम्हाला फोन करेल हा का?
नाही फोन मला करा तुम्ही तेच्याबद्दल काय नाही आणि बघू की मला मग काम सांगता काय म्हणत बघू म्हणून मी तुम्हाला सांगेनच की.
हा बघ आता याच्यावरच येईल ना कार्यावर मग सगळ्यांना कळेलच ना.
होय होय होय कर्यावरून
हम्म, हम्.
बघू आता काय करत्या काय काम देत्या. गावाकडं हाय. मग आणि काय जेवण झालं.
नाही अजून मी बारा अकरा वाजता जेवते.
का येवडा वेळ?
मग मला सवय येनाती.
म तिकडं हॉस्टेल वरअ किती वाजता जेवण असतय कस् स असतयं तिकडं संध्याकाळी?
हां साडेआठ वाजता सकाळी जर आपण सात वासता साडेसात पर्यंत उठलो तर आपल्याला नाष्टा भे भेटणार नाय तर नाय भेटत.
बंर.
हां आनी साडेसात वा न्हाय नाश नाष्टा नसेल करायचा तर किती पण वाजता उठा तुमची मर्जी अशी
हां पण नाष्टा किती वाजेपर्यंत असतो? शेवट
हां शेवट असतो आठ वाजेपर्यंत.
हां.
आठ वाजेपर्यंत असतो मग तिथून नाही भेटत.
हां हां हां हां.
तुमच्या घरात काय चालू आयका असं वाटतंय?
हां?
तुमच्या घरात काय चाल काम चालूआय का?
नाय का कुडकुडकुड वाजालंय काय? हे फॅन वाजालाय वरचा फॅन.
बापरे एवढ्या जोरात?
हां फॅन वाजालाय फॅन फॅन फॅन वाजाला. लाय बंद केलं तरहे होणार.
नका राहुद्या नका बंद करू एवढा काय त्रास नाय होतय त्याच.
एवढा नाय त्रास होत त्याचा त्या फॅनचा. मग कसं केलंत तुम्ही बारस कसं केलेलं तुम्ही तुम्ही बारश बारश म्हणजे नक्की काय करतात ओ?
बारस म्हणजे कायं लोकांना बोलवायचं बाळाला पाळण्यात घालायचं.
हम्म्.
आणि त्याच पाळण्यामध्ये नाव ठेवायचं. खालून वर वरून खाली ठेवाय शिवन्या. शिवन्या.
अच्छा शिवन्या नाव ठेवला?
शिवन्या.
चांगलं नाव ठेवला.
शिवन्या तिज्या पप्पांचं नाव शिवाजीआय. म्हणून शिवन्या नाव ठेवलं. म तिज्या पप्पांना सगळे शिवा शिवा शिवा म्हणून बोलवत्यात.
हम्म हम्म हम्.
त हिला शिउ शिउ शिवाईगं शिउ शिउ शिउ शिउ आंय हंय. अंय व्हंयग. टोपन नाव तिज्या चुलत्याने चिमो चिमो म्हणतात तिला चिमो. तिजे पप्पा तिला माऊ म्हणतात माऊ. आणि मी कायनाय मी कायपण म्हंतोय. शिवन्याआ, गुंडू. पिल्लू कायपण म्हणायच आमच्या सासूबाईनी सांगिटलंय एकतर खेडेगावाय म्हंटले म्हंजे जिथं आमच्या सासूबाई राहतातना ते गाव खेड आहे, आणि मग ते म्हणेगच खेडेगावात कसं आहे, एकत एक. नाव पाडतय म्हणले कोणण वाकडं नाव तिकडं नाव पडतात, म्हणले आणि ति ग आम्ही काय करतोय बाहेर, वगैरे अस कोणतर आलं की, शिवन्या अस म्हणतोय म्हणजे करून ते सुद्धा आपलं ऐकून तसंच बोलतील.
हा हा.
मग आम्ही आमुच्या घरातले असेल की मग चीमु किंवा माऊ असं काय पण म्हणतात तिला लाडला.
अ. अजून सातच महिन्याची कुठे कळत तिला एवढं.
आहे पण कस होऊन जातय पण.
हम्म म्हणजे सवय होन जाते तोंडाला आपल्या.
हा सवय सवय झालेला आहे आणि पुन्हा. मग काय कोण पाहुण्या देखील कोणी काय केलं, म्हणजे काय आणलं समजा. तर त्यामध्ये त्यांना साड्या वगैरे नेसवायच्या टोपी कराय
हा बार हच्यार दिवशी ना.
हा बारा कोण बारा दिवसा दिवशी करतय, कोण सव्वा महिन्याना करतय. कोण पाच महिन्याना करतय, असं म्हणजे ज्याची ज्याची एक आपली पद्धत अस हा ज्या त्याची एक पद्धत, कि बाबा काय काय करायचे ममचं आणि काय म्हण म्हणत्याना मग स्वयंपाक मम्मीच करता का तुमची?
नाही आज माझी मम्मी गावी गेलेय ना माझा मामांचं ऑपरेशन झालं, ना त्यामुळे माझी मम्मी इकडे गेले आहे, ना डोक्या त्यांचा डोक्यात गाठ झाला त्यांना, हम्म त्यामुळे त्यांचा ऑपरेशन झालंय माझ्या मम्मी तिकडे गेले म माझ्या बहीण आली आहे ना.
बहीण आल्या काय?
हम्म.
हा हा हा.
नक्कीच करते सध्या वडील पण तिकडे गेलेय.
हो बरं म मग ते तुमचचा हॉस्टेल आहे ना चहा असतील वर मग काय फ्री वगैरे आहे काय?
नाहीत फ्री मध्ये मी आदी जॉब करायचे, ना पाच हजार रुपये पेमेंट होता. एकच महिना गेला होता ग दोनच महिने गेले होते मी. पाच हजार रुपये पेमेंट होता ना मला तिथे तर मग मी शोडून दिलं, म्हटलं यार बघा सकाळी सहा वाज हां.
पेमेंट होता
त्यांना सहा मी जॉब करायची ना तिथे अ तिथे ना असा जॉब असायचा असं काम असायचं की आता समजा अ एक काहीतरी लिक्विड आहे फुलाचा लिक्विड म्हणा कसलं तरी कसलं तरी लिक्विड आहे, त्याचा ना वास बघायचा वास बघायचा आणि त्याची टेस्ट कशी लागते ते बघायचं म्हणजे कशी लागते नक्की टेस्टचा पण जाऊदे, पण ते सगळं व वासावर होता कसा वास येतो गुलाबासारखा वास येतो तर कसा वास येतो मग ते तो वास बघायचा आणि ते लोकं अ सांगतात कि हा का काय होत नक्की नाही ते कोणतं कसलं होत रोज होत की काय होतं कसं प कस काय नक्की काय काय होतं? मग तो ना आपण आहे ना ते लिहायचा. असं इंग्लिशमध्ये लिहायचं त्याची स्पेलिंग मध्ये कि काय होतं ते.
हा.
मग अ मग ते लिहून झाल्यावर बघ दुसरं काहीतरी देतात असं मॅंगो म्हणा क च्चा मँगो मगा म्हणा त्याचा वास बघाय चा आणि त्याची टेस्ट बघायची कसा लागतो आंबट लागतो, गोड लागत, त्याचा वास कसा ये तो मग त्या म त्या हिशोबानी तेथील लोक सांगतात हा मँग कच्चा मँगो आहे आणि मग तो लिहायचा आपण आणि डॅश करून तो कशासारखा लागतो आणि त्याचा वास कसा आहे, कसा आपण ओळखू शकतो अजून ह्याच्यात काय मिक्स आहे असं लिहायचं क्रिमी होतं, असं असे पदार्थ होते फुलं होती, फळ होते. असं त्या टाईपचा जॉब होता पण मला जरा लांब पडायचा ना अ मी राय ची डोंबिवलीला आणि तो जॉब होता अंधेरीला आणि सकाळी सहा वाजता रोज उठावं लागायचं सकाळी सहा वाजता उठायचं पटपट आंघोळ वगैरे करायची आणि सात सात वाजता सातची ट्रेन पकडायची आणि आठ वाजेपर्यंत वाट